बला
काय काय करतील
काय नाही बसलेय तुम्ही काय करता
मी पण बसलीय म्हटलं आवरलं चल तुला फोन करू
झालं का
हो झालं तुझं
हो आत्ताच माझं पण झालं सगळ आणि बस
हम्म हम्म काय नाही मुलीना शाळेत हा मुलीला शाळेत घेऊन आली आज थांबलाय आमच्याकडे पाऊस
नाही आत्ता थांबलं मग आमच्या इथे पण सकाळपासून भरपूर होता. त्याच्यामुळे मग काम सगळं राहिलेलं मग आत्ता कपडे वगैरे धुतले
काय नाही म्हंटलं ये इथे नाशिकला फिरायला पावसाळ्यात खूप छान वातावरण असतं.
हो हो येईल नक्की,
भरपूर आमच्या इथे स्पॉट्स आहे मिसळ पॉइंट आहे परत हा आम्ही जातो ना ग कारण आता इतके मि्सर पॉइंट झाले ना, याचा द्राक्षाचा मळा परत पेरूच्या बागी, मिसळ चुलीवरची मिसळ असं खूप पिकनिक पॉईंट झाले पररं तिथे आपले राइड्स वगैरे पण अस ात ना मुलांना खेळायला मग एक दिवसाची पिकनिकच होऊन जाते असे समज,
मस्त मग
हम्म
आमच्या इथे पण आहेत पण अजून पाऊस कसं एवढं नाही ना मग चालू नाही झाले.
नाही इकडे कंटिन्यू चालू असतं पण मग आता पावसाळ्यात कसं होतं मग मग तिथे गेले का मग जवळपास असं डोंगर वगैरे असले का धबधबे असतात. मती तर पण एन्जॉय कर असत ना इथे थंड
आता जास्त ठिकाणी ते धबधबे जाम भरपूर ठिकाणी आहेत बघा ना, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जाऊ तिथे कुठे ना कुठ तरी दिसतातच आपल्याला रस्त्यावर
हो इकडे त्र्यंबक साईड ला जास्त आहे आणि इग तरी तू ऐकला असेल ना,
तुकलं
इगत पुरी आणि आणि त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर ऐकलं एक ग
हा ह हम्म मग तिकडे जास्त डोंगराळ भाग आहे ना त्याच्यामुळे तिकडे जास्त असत आणि परत त ते कसं असतं श्रावण महिन ते ना आपलं शंकराला मानता ना, तर मग तिथे फेरी पण असती तिकडे ब्रह्मगिरी पर्वत आहे. तर त्याच्यावर मग लोक ना त्याची पूर्ण अशी परिक्रमा करता, सोमवारी मग ती पण खूप गर्दी असते.
पूजा वगैरे असते की नाही श्रावण महिन्यात
हा पूजा पण असते. परत ज्यांना उपवास धरायचा ते उपवास पण करता, ज्यांना फेरीला जायचं तिथे त्र्यंबक चर्चाचे पण जाता
चांगलं आहे ना मस्त
तुमच्या इकडं काय असतं.
आमच्या इकडे पण आहेत असे मंदिर वगैरे आहेत भरपूर
हम् हम्म हम्म हम्
एवढा असं म्हणजे मेन स्पॉट असं नाही बोलता येणार, आहे म्हणजे दहावीर मंदिरात भरपूर लोक येतात पण ते नाही रेग्युलर नाही जाय आपले हे असत बघ नवरात्रमध्येध्ये तेव्हा देव बसतात ना हा मग तेव्हा आमच्या गावातल्या देवीला पण म्हणजे मुंबई वरून पण लोक येता. अ गदेवी हा हो हो नऊ दिवस बसते ना देवी म्हणे मोठा कार्यक्रम असत आमच्या गावात नऊ दिवस म्हणजे म्हणजे आता बघा खेल असतात एक दिवस मुलांचे बाहेरून पण गाणी बोलायला बोलवतात परत वरे असताते हा म्हणजे असे भरपूर प्र ते सगळं चालू असतं गेम
गणपती पण असत ना तिकडे जोरात
हो गणपती बाप्पा पण आमच्या इकडे दहा दिवस या आमच्या इकडे पाया पडायला
येऊ ना अगं मी ऐकले माझा भाऊ मुंबईतच आहे ना तर त्याचे फ्रेंड जे आहेत ना कोकणातले तर ते खूप सगळे जातात नाही का गावाला दहा दिवस सुट्टी घेऊन किंवा कोणी पाच दिवस
ते
तर म्हटलं हम्म अलिबागला वगैरे मिीळालेली आहे पण असं फिरायला म्हणूनय का बीच वर वगैरे हो आणि राईड केल्या होत्या त्या
हा बरोबर
मग पण आता बंद असतील ना पावसाळ्यात
हो आता बंद आताच म्हणजे मध्ये बंद झाले अस कारण का पाऊस आता दोन तीन दिवस झाला जास्त नाहीत तर पाऊसच नव्हता इकडे पण तुमच्या इथे आहे की नाही पाऊस
ह आमच्या इथे ना आठ ते एक दिवस आधी खूप पडला होता एक एकच दिवस पण खूप जोरात होता आणि काल पण खूप जोरात म्हणजे कालचा दिवस बर होता जोरात डायरेक्ट रस्त त्यावर पाणी साचलं होतं
बापर एवढा
आणि ना इथे आहे ना आता कुंभमेळा आहे पुढच्या वर्षी ना सिकला तर त्याच्यामुळे पूर्ण रस्त त्यांची कामं चालू आहे प्रत्येक हायवे चे वगैरे मग त्याच्यामुळ अ ते रस्ते सगळे खणून ठेव ले तर मग खूपच पाणीच प्रॉब्लेम झाला लोकांना जायचयचा प्रॉब्लेम झाला
हा बर बर
आता सगळी तयारी चालू आहे ना कुंभमेळची तो ऐकला असेल ना
हो हो कुंभ मेला
हम्म
हा भरपूर गर्दी असते ना तिकडे
हो डायरेक्ट म्हणजे मी तर म्हणतेे पंधरा एक किलोमीटर तो पूर्ण वर्षभराचा असतो पण मग त्याच्यात ना पर्वाणी असता मेन ठराविक महूर्त म्हणतो ना आपण कस पर्वणी असती तेव्हा जास्त महत्व असतं मग तेव्हा जास्त लोकं गर्दी करतात ना तर म तेव्हा आहे ना डायरेक्ट पंधरा एक किलोमीटर पासून गाड्या बंद असतात मग पण पाय पय जायचं कंगेवरर हम्म
हा तेच म्हणजे असे इन आता दाखवतात ना सगळ न्यूज इन वगैरे येतात ना भरपूर येतात ते भरपूर गर्दी एवढी अस बाबा आणि ती बघा ना फेमस पण झालेली त्यात एक कुंभमेल्या तीप मुलगी मोनाली सहा हो जामच फेमस झाले त्याच्यामुळे
तिचं बघितलं पण मग तिने ते उलट तीन लग्न करून ते उगच तिच हे करून घेतलं आता नाही तर तिला काही अजून काम भट भेटू पण शकला असतो म्हणजे
हो एवढं नाव कमावलेलं आणि काय
हम्म असंच करतात ग मुली
हो ना तेच
अशी काही चुका झाल्या का मग लाईट बनायच्याऐवजी
ते आता कस हा तिला एकदाच भेटला ना सगला तिला त्याच्याच एकदम हेच झाला आणि मग तिने अजून ओव्हर करून टाकला सगळ्या गोष्टी
हम्म तेच का आणि काही जण असतात जे सोबत असत ते अर्धवट असले का ते शिक शिकवणारे आपण त्यांना त्यांच ऐकलं क मा अजून आपण खड्ड्यात जातो
पण ते कसं आता ती एवढी मोठे होती म्हणजे आपण कोणाचं किती ऐकायचं ते आपल्या हातात आहे ना
हम्
आता किती सगळीच लोक आपल्या म्हणजे आता किती लोक आहेत ते आपल्याशी वाय आपलं चांगलं झालेलं कोणाला बघव तर नाही आपल्या हातात आहे कोणाचं किती हे ऐकायचं
तेस का आणि आम्ही तर म्हणते घरच्यांपेक्षा आपला कोणी चांगला विचार करू शकत नाही
नाही करू शकतच तिथ जवळचा कोण असला तरी नाही घरातली ती घरातली
मग काही वेळ आली वाईट वेळ आली का घरातलेच कामात येत ना
हो ना
पण काय काही मुलींना तेव्हा त्या वेगळ्याच धुंदीत असताात मग कळत नाही मग चुका करता मग आयुष्यभर त्यांना पस्तावा येतो पण मग आता काय टाइम गेलेला असतो
ते का गेल्यावर सगळं सगळं आठवतं का नसत केलं तर बरं झाला असत वेल निघून जाते ना मग
हम्म बाकी काय जेवण केलं का
हो जेवण झालं आज मस्त मटी पाऊस पडला ना भाऊ गेलेला मछीला रात्री रात्रभर आला कंडल वगैरे टाकतात ना आमच्याथे पागायला जातात पागेर घेऊन पागेर जाळा असत बघा ना त्यात फस्तो मासा हा हा एक कसा मोठा असतो बघा त्याला असं हाताने फेकतात त्याला पागेर बोलतात आमच्या इथे आणि एक कंड्याल असतं बंडल टाकून ठेवतात मग नंतर थोड ड वेळेला जातात बघायला मासे फसलेत काय.
मग फस्ता का कां
हो हो आता तर म्हणजे हो भेट ले छोटे भेटलेत कटले वगैरे आणि मले अजून वलगन चढले नाही ना आम तेथे वल्गन चढते पाऊस जाम जास्त पडला का उतरणी ज उतरण असते बघा पाण्याची कमी पाण्यात तिथे जाम मसे येतात
ह का म्हणजे जेव्हा ओहटी असते तेव्हा ना.
हा हा
हम् मग तेव्हा हे पण मिळतं का पापलेट वगैरे आपली सुरमई
पापलेट आमच्या नदीत नाही नदीत असत ना नदीत शेतात वगैरे जातात पकडायला हा खाडी नाही हा नदी आहे आणि असं म्हणजे अ उतरणीच्या डंगराच्या इतना उतरण्याच असं पाणी पिणी असतं ना तिकडे जातात शेतात वगैरे पण येतात ना
हो आणि खेकडे पण असतील ना
हो भरपूर ते भरपूर पाऊस पडले का आम्ही पण जातो पकडायला
हा ना ग मला ख इकडे खूप आवडत पण काय आमच्या इकडे ना मिळत नाही आणि मिळाले तर मग घरी बनता येत नाही मग अस बाहेर हॉटेल मध्ये बनवायला द्यावे लागतात आणि मग तेच खायचं असं
हा तेय आमच्या इथे नॉन व्हेज ला आमची मज्जाच होती आम्हाला जास्त भाजी वगैरे आवडतच ना य आम्ही उपवासाला भाजी बाकी इतर दिवसाला न. य
हा मासेच खातात ना जास्त हम् हम् मला पण आवडत मला चिकन मटनपेक्षा सी फूडच आवडतं. मग असे मासे वगैरे पण मग काय आता इकडे जास्त मिळत. नाही आणि मिळाले ना समुद्राचे तर खूप भाव असतो म्हणजे डायरेक्ट दोन हजार रुपये किलो
ते महागच विकतच आम्ही जास्त तर विकतचे नाही खात आमही नदीतलीच खातो आम्हाला नदीतली मस्ती जास्त आवडते
हा तुम्ही कसे ग ते ताजी तुम्हाला भेटता ना मग लगेच तुम्ही ते घेऊन येता आणि बनवता हम
इथली बाघा ना बाजारात मचछ कधी कधी अशी फ्रेश नसते असे तर खराब
आता आमच्या इथे ज नदीतली म्हंटली ना तू धरणाची नदीची तर ती नाही पण ती पण शिळ झा आलेली असती तिचा पण खूप वास येतो मग ते आहे ना समुद्राच्या माशापेक्षा आहे ना त्याचा जास्त वास येतो प मध्ये खाऊशीच वाटत नाही
हा काय
आणि तेच आता मी ना एक वहिनी होती माझी तिच्या गावाला गेलो होतो ना
हा
तर तिथे ना त्या नदीच्याच पाण्यात ताजे मासे ठेवलेले होते त्यांनी विकायला जिवंत होते ते नदीचे मग आम्ही तो घेतला पण त्यात तस बिलकुल वाच आला एकदम चांगला लागला मग ते म्हंटलं हे नदीचे पण ताजे असले तर काही प्रॉब्लेम नाही खायला असं
हो हो तेच पा जास्त एकद
हम्म
ह.
हा. तुझा आवाज कमी झाला बर का लांब ठेवलाय का पण हा येतो येतो.
हा बोला.
मग आज कोणते मळे बनवलोय का.
हो.
हा हा हा चालेल तू फोन कर.
हा चालेल. ह.
हम्म.